बोलत रा हॅलो जे हो एखादशी आहे ना. हा हा छानतेे फराळातच कि ना. हो का
कोणाच
कोणासोबत बोलले हे गौरी उंबरकर. हा रजनी . तिने कोणी लावला मग शीताल गोतमारी मी. शीितल गोतारे शितल गोतमारीचा नबर नव्हता पाहिच्यात दिसलाय त नाही मल तर मीून देन तुम्हाला. तिला फोन करायची त्यातला हो का. अ कोणाला लागते अस का आता तू पूर्ण झाले आहे का कं्प्लीट झाले आहेत ना. ह हा तसं काही नाही आहे कंप्लीट झालेलं असले ना आपण जर तेच म्हणजे आपल्याच्यातच क आता तुलेच जर तीन चार कॉल लावले की एकसारखे.
हा.
मला तु लागतं नाही तेवढे एवढे कॉल लागतं नाही तू एक ना दोन कॉल लाग तू फक्ता याच्यातले दोन तीन कॉल डबल नाही लागतं. त्याच त्या पाच मध्ये लागत डबल मग दुसऱ्याला रा ह मग मग लागतात ते तसे लागतं नाही.
असं असं
हम्म हम्म अे ह्या उंबरकडच होईल झालेला आहे. तिच्या बापा आता तर सुरु झालत तिचं नाही झालं तिचं पंचवीस कॉल त तीस कॉल झाले तिचे पूर्ण कंप्लीट लवकरच केलं म्हगत तिन हो
हा हा
हम्म ते आपली हे गे ना कोण सीमाखंड राहत तिला तर पंचवीस झाले म्हण कॉल पुढचं नाही म्हणे ते कधी आता नाही म्हणे मला हे नाही हे तर शजमले हे म्हणते मला नाही आला म्हते काहीच तेवढं झालं म हा क ब राहिले नाव मग सगळले दिन सोबत हम्म आणि तू या म तू याच्यात आला का काही नवीन असं नाही आलं नाही मला नाही काय
हम्म हम्म
हा हा हम्म आणि पैसे आले का मग त्यातले सगळे पैसे पैसे नाही आले. माझ्यात आले भा तेवीश माझ्यात पहिले तेवीसे कोणत्या दिवस होते आता म सव्वीसशे साठ रुपये झाले म्हणजे तीनशे रुपये जसे तीनशे काही रुपये आले. दोनशे सासष्ट ते आले ना ते चौपन ते आले. मला समजून नाही झालं पैसे म्हणजे आले की नाही त्याच्यावर दाखून नाही. दाखवतात ना पेमेंट आपल्याला दिलेलं आहे की पेमेंट ह न त कोोयध कुर्न अरे दिसते ना तर ते पेमेंट आपला आपण याप चालू करतो नि हे हा या चालू केले किेत क आपलं पेमेट तिकडून एक साइड न पाहाला ते पेमेंट वर क्लिक कर म मग दिसतात ते ह हा तसे नाही दिसत ते बरं मी याच अ घरी येतो म्हटलं तर माहित ते म्ट सिटी आप खोला तरी हो ना ना आता उद्या येईन ना मी उद्या येईनच म्हणजे कोण घेत झाड घेऊन तु याला म्ह ते हे घेऊ मोबाईल म्हणजे ते राई माई खुल्या तरी जाईन तेवढी ह ह राहिला तर राहूनच राहिली ते अखकीच दिवसाची माहिती भराचं काम तर राहील सगळं जाग्यावर का ते एखादशी ते आहेत त्याच्याना दिश म्हणून ते काही मिटिंग नाही घेऊ हो आता कोणाच मन लागतं का तसं झालं की कोणाच मन नाही लागतं. ह प्रत्येकता बशी गोष्ट रोक्षणते काय करन ते विचार
ह
सांगत होत बा सग वावरणारी आहे ना चोक तोन काळाला सगळत नाही अशानं
हा
ह जिथे तिथे समोर समोर करते ते जाते कुठेही सगळ्या गावात नावगाजला ना कोणी ओळत क बोलते तोल ते हा असं झालं की कोणा कोणाला तोंड समजा नाही ना हम् पिन असं करायला नव्हतं पाहिजे सांगायला पाहिजे ह नाही का काय पु आयकत नाही. हम् ह तिच्या तिथथ घय ह अछ हा काही नाहीता भांडी बिंडी घास तो भांडे कासायचे नाहीत का राहतातच राहतात. काय करतो मणाला सांग. काय नाही वापला तुम्हाला म्हटल फोन लाव म
गॅसर
गॅसवर पाणी ठेवलं म्हटलं वाफारा घेत चांगला गरम इतका गळा दुकू राला ह प सर्दी नाही झालीले त्या उबर कस म कॉल नाही का लवकरात लवकर कटला रेंज कटली अस ना तर कटला तो कॉल. अ चारशे त्रेचाळीस मिनिट झा सेकंदच झाले
हो
हम तिला म्हटलं तसाच चालू नाही ऐकूयला आलाज रेंज जर कर तरी मती म माहिती ना नो बंदलत सगळं हम्म कुठे कुठे कस रेंजचा प्रॉब्लेम येते त्याच्यान त्यािकाणी कटतातच पण ते नेटवर्क व्यवस्थित राह माग तर चार पाच कॉल क कटले तसेच झिरो बॅलन्स वगर कटले. जिरवेचार कटले हम् ते आता कसं असले वायफाय त्या आपलं एक सारखं. हम्म तसेही कणी चार पाच जणी लावलेले कॉलकणी तर झिरू विचारत ना. आधी लागला एक झिरसा काल लागला. रवा लाग दन किती म्हणजे आपण क क्लिक करतो ते ते चालू कॉल करतो का त्या कॉलचे जर बटन दाबलं तर ते लागतच. कधी कधी चंतेतस होत कोणाकणाचे तिसे होतात पण ते ते जिरोर. काही कामाची नाही जातली तुठच्या पाास जात नाही. हम्म झपलेबा पर रेडडी जो प्लीज सजित हो हो सकाळीहा अजून ्या तर सुटीच ना उद्या रविव आपल्याला कसोकाला भेट हो कावड हो तरी काही नाही आपण लवकर उठाच लागते ो पंध वीस मिनट लेट त उटलं हो ते तर चालतेथ कसं आहे शाळेच म्हटलं की उंचा उशीर झाला की उशीर होते ना मग हम्म
हम्म.
पोर उठत नाही तर ते ते उठवा लागतील लवक जारे आंघोळीला तयारी कर. लकून कि टयम वेळ झाले. जाऊ का हम्. आता म्हटलं बम लावतो चांगले बीच टडोका्यायला बम त डोकोो. हो कोणा कोणाचे कल्ले का? कोणा कोणाचा कॉल म्हटल फोन उचलून घेतो एकदा. कोणा कोणाचे कॉल म्हटलं डायरेक्ट म्हणजे असे लागतात. पण स्पीकरवर डायरेक्ट म्हणजे पु्हा आज स्पीकरवर डायरेट म्हणज चाल कराय का? स्ीकर चालूच होत नाही ना नाहीत याच्यातला ह ह नाही यातला स्पीकर आरतीच्या तस का? नाही आता हे तू कॉल चालू आहे की तसं हात घेऊन बोलून ठेवली मी लहान जवळ कानालाही लावत नाही. ला कानाला घेऊनच लावाव लागते प्रत्येकोन म्हण एवढा आवाज येऊनला हो.
आणि मला स्पीकर वर येतोच नाही मला कानालाच घेऊन लावा लागते.
कोणते कोणते कॉल येतात ना असे कोणते कोणते कनाललास आला. तिच्या याच्यावर तिच्या याच्यावर स्पीकरवरच बोल. नाही कोणते कोणते कॉलेज येतात बरेसे. होतात प्रत्येकोलते तसच बोलली म्ह. हो काय ते मग स्पीकरवरच आले ते सगळे आता म आता कॉल झा का तसच बोलून राहिली मी आता ह हम् मल तर कानाला लावूनच बोलायला लागत नाही तर आवाज माग माग जीवा राल तर असत पण म काही के हेडफोन लावले मग बोलत. हो काय?
हेडफोन म
कोण मला उई उच लागतात ते हो. बुई बुईत लागत अस ते हा आपण नाही वापरत नाही ते काही कामच नाही बरलेला वापरायचं काय का ते घेऊन जेवार ते ना कोण एवढं बोलणार नाहीत काय? तशी मी स्पीकर वच बोलतो कोणा सोबत.
तुे कानाला लावून बोलत जिवारी
आता आ का? काम विचार आता हवाय सुटली असत चांगली मस्त थंडी गर हवाय बाहेर ग. काय मीती थंडी गरा वाळा घूरहिली बाहेर मस्त. ह मका होती मस्त थं थंडी त्या बद्दल तर आहेच बद्दल काय? कुठे चांना दिसतात कुठे बद्दल दिसते. प नाही य नाही पण नाही. त पाणी सांगितलेलंच नाही आता हा.
ह.
तर
का? आर ती झोपली होते. अ ते काय मीच काय करू राहिली. मी आली रूम मध्ये, हम्म. ह ना तबेत बनी बरीन नसलीन आ.. जीवारी. ते सांगता वाढून दिलं बरोबर सगळेनी. हम्म. तिलास घासले हो का. खन घेतली थोडीशी नि, आली पलटणच्या वेली मागोरी. तिला वाळण जमत नाही, बरोबर ते काही वाढत. ते नी, सुचलं नाही काय कुठ कस ठू.. हा सुचत नाही ना मग, बरोबर मलै न सुचतते कोणी पाहुणे आले की, पण चितूपते म बाळाचे करून ठू. मी करून ठू, पण मला वाढणार नाही सुचत. बरोबरोबर सगळ्यानी भाजी ते वाढून घेतली. होय.
ते वाढतच नाही ताट, कधीच नाही वाढत.
हो ना, मग बरोबर सुचत नाही तर मग, काय करणार मलै ही नाही. सुचत वळण मी करून ठेवतो. वाळण नाही मला. रोजही तशी मीचं वाढते म्हना हो ना. हम्म.
झाले दहा मिनट, झाले का बर ठेवतो मग. हो उद्या लावीन आता मग का, सकाळी लाव जा उद्याकर जा हो, हो सकाळी लाव जा.
हां.
हां हां.